आवाज येतोय? हॅलो हा येतो येतो. ते आवाज येतोय. यालय यालय.
हा जेवलास काय?
मी जरा असं बाहेरच खाल्लेले मी मी जर बाहेर आ ते भेळ वगैरे खाल्ल् ना आज. मग नाही अता काय जेवायची इच्छा. हम्म ते काम गाडीतून बाहेर गेलेलो ये...
हम्
र किती वाजलं झालं तु लो कांच्या म झाल्या जी पण करायचं सुरू आहे थोडा आज वेळ झाला ना त्यामुळ नाही आं काय म्हणाला? आज अ हं संध्याकाळी नॉनव्हेजच असतेय. हो भाकरी वजडी भात. शाकाहारी आहे शिल्लक. व्हेज वाल्यांचा थोडं थोडं सगळं शिल्लत आहे, त्यामुळे त्यांचं काम जास्त नाही.
हा हो का आला हा
हम्म गरम- गरम मग आता भाकरी द्यायच्या सगळ्यांना रोज सते संध्याकाळी नॉन व्हेज सकाळी व्हेज
होय.
हम्म. तुम्ही जेवला का नाही?
झालं जेऊन तेन सगळं झालं म्हणूनच फोन केला म्हणलं फोन तर करूया.
आज लवकर आवरल?
आज लवकर म्हणजे आजी जाणार ना गावाला. होय. दररोज असा वेळच होतय बाबांनी नारायणी ला घेतले आहे, त्यामुळे मला आज वेळ मिळाला
हम ह- हो- हो.
हा आता बाबांनी तिला घेतल्यात घेऊन फिरायल्यात. त्यांच्या म्हणजे घरी कसली तर हे आहे हे काय कार्यक्रम करायचा आहे, ते कसला तरी त्यामुळे चालले आणि ते नाहानी. बघायच्या असते ना. त्यामुळ चालल्या. न्हाणी बघायला हम्म.
आता एवढ्या दिवसानी खरं नारायणी मोठी झाली की.
हॅलो.
हा बोला कि ऐकालोय
काय मग म्हटलं
काय नाही तुमच्याकडेच विशेष काय
का नाही आणि काय मग आज कुठे बाहेर गेलेलासा
ते अक्षयच्या आहेत गाडीचे पार्ट सगळे आणायचे होते त्याच्यासाठी गेलेलो ते खराब झाल्यात आहे गाडी कुठलं काय कुठलं काय जायला मिळतंय थोडं मिळालं थोडं मिळालं नाही
असं आणलासा काय थोडं थोडं
हा जेवढं मिळालं तेवढंच हे केलं
होय काय हा हा हा
वेडी खाणार नाही मग आता नेक्स्ट प्लॅन कुठे करायचं काय
आता बघूया की काय काय कुठं तुम्ही म्हणाल तिकडं
दोन
तुम्हाला वेळ असल्यावर आता
होय की मग सकाळीच शिवमचा मेसेज आलेला की फॉर्म हऊस जाऊया काय म्हणून
काय झालं
फार्म हाऊस ला जाऊया काय म्हणे शिवमचा. श्रावणीला आलेला श्रावणी विचारत होती मला.
हा हा हा हा हा हा.
ते फार्म हाऊस.
माहित नाही प्लॅन बद्दल.
नाही नाही श्रावणी विचारलेला वाटतं मग श्रावणी मला सांगत होती की, अगं तुपे तुपे दिदि. विचारालाय शिवम दादा.
हा हा हा हा हा हा.
हम्म तर विचारत होता, वाटतं फार्म हाऊसला जाऊया काय म्हणून.
घाल ते एक काय करायल्यास. भाजी का कोण खाणार त्याच्यासंग. आता पावसाळ्यातच की.
होय की, ते पण आहे, पण फार्म हाऊस मध्ये फक्त स्विमिंग टाय. स्विमिंग पूलच असते की, आणि काय खा
ह ह ह ह अ. खाणं पिणं होय पाऊसाळ्यात तर नाही एवढं काय.
होय की तेच सा म्हणजे ह्याला पा हम् त्याच्या उन्हाळ्यात. जायला पाहिजे स्विमिंग पूल ला.
हम्म.
नाहीतर शाहू कॉलेजच्या माग देऊन जायला लागेल मग पैसे. एन्जॉयमेंट साठी.
त्याला पण घालायच होतो, ह्या वेळेस स्विमिंगला. खरं ना आई अ. ती बावड्याच्या नदीला जायची पोहायला म्हणून नाही घातलं.
हो काय मग आणि बंद केला काय आता.
बंद केलं की, पाणी तेवढं कमी झालंय आणि पाणी सगळ जनावर त्यात. सग कुत्री बित्री सगळीत आहेत माणसं बतायत धुन गाड्या हंतरुण पाणी वाहतं नाही मग काहीतरी इन्फेक्न्हाय नं डोळे लायला वयल्यात. ेत ना तिझ
होय की नाही लय घाण हाय ते नदी. वास्तरलेय येतोय.
हम म्हणूनच नकोच म्हटलं ते. हा. उगाच काहीतरी वेगळं होऊन बसायचं ते. स्विमिंग टॅंक ला घालायला काय नाही ते पाण्यात जरच ह्याड हायड्रोजन वगैरे मिक्स असते ना स्विमिंग टँकच्या ह्याच्यात मग. ते पाणी जड असते मग हात पाहिलंहीच दुखणार तिचं वय लहान आहे. सात आठ वर्षाची मुलं कस पटापट मारू शकतात हात पाय. हे ताकद पुराय नको प्रेशर येणार ना पूर्ण ह्याच्यावर.
होय कि ते पण आहे.
मग एवढ्या लवकर तला घालायला नदीच विरीच पाणी कसं हलकां असतेय खर त्यात घालायचं म्हटलं तर ते. हे असल्यामुळे ते घण असल्यामुळे मग ते पण राहिलं असं झालं. मात ह्या वेळी शिकवायचं होतं तिला.
होय काय. ह नाही ती सांगत पण होती थोडं सोडा आम्हाला कि, जाणार आहे मी. अं जतोय मी जतोय म्हणाय सांगायची सार कि त आम्हाला मी आ स्विमिंग ला गेलतो ग मी आज स्विमिंगला गेलतो ग म्हण
हम्
होय म त्यामुळ ती म्हणतो ती म आम्ही म्हणायचो होय असं गेलतीच काय ग आज गिलतीस का तर होय असं पण गेलतो
हम् या्यायच मध्येनंतरी त्यांच्या बाबा कारण नंतर नंतर मच नाही पाणी घाण आल्यामुळे पण त्यां म्हटतेती पण काही फोर्स करू शकलो नाही म असं झाल्या सगळ्या गोष्टी
नाही बरोबरच एक फोर्स करून उलट काय तर झालं तर तोंडात वगैरे
मला ओरडणार सगळेजण्मा आणि ते कसं पाणी पहिल्यांदा पोहायला शिक पोरं गिळतात नाही पाणी नाकातोंडात जातात
तात्या हा तेच की तुम्हाला म्हलं की कोोटातण तोंडात पाणी त्यापेक्षा बरं झालं थांबवलं अस थोडं आता पावसाळा होपर्यंत थांबवाच कारण कस पावसाळा जरी च तरी पाणी जास्त वाढते तिथं
हम्म
पूर पाहेर बितात त्या प स्टार्टिंगच्या भरपूर पाणी येते नाही नाही म्हणलं तरी वर
क बर बस
जेवला का नाही हो मग
मी पटला नाही का मग जेवलोय थोडंफार खाल्ले म्हटलं ना काय भेळ वगैरे भेळ वगैरे खाल्ले. मस्त झालेत. थोडं खालय. थोडं खाऊ वाटलं तर खायचं कारण आता काय टायमिंग नाही माझं खायचं. लवकरच जेवतोय ना.. त्यामुळे मग नाही. एवढी काही इच्छा नाही आहे खायलाच पाहिजे असं काही नाहीये खाऊ वाटलं तर जरा कायतर खायच. हा लेट झाला बरोबर आहे. लगेच यायच्या हिशोबाने गेलेलो.
नाही तर तुमचं माझ्या आधी आवरलेलं असतंय.
लवकर आवरतय. लवकर आवरतय. सकाळी तर लवकरच आवरलेल.
होय
अकरा पावणे अकरा लास्ट असते कामाचं परत काम काही नसते.
तुम्हाला फोन करणार खरं मला वाटलं आणि झोपताय म्हंटलासा ना तुम्ही दुपारचं
दुपारी मी झोपताना पूर्ण सायलेंट एअरप्लेन मोडवर टाकून झोपतोय. असं नाही झोपत. जरा आपण डिस्टर्ब करून घेत नाही मी दुपारी झोप ताना हम् हम् हम हे पोरगी मुळ लईच हे होते. अयोध्यामुळं
हा म्हणून केला नाही नाहीतर मी तर तुम्हाला सांगू दुपारपासून तुम्हाला फोन करणार होतो जायचं काय म्हणून? आणि म्हणल दिवसभर काम म्हणून मी केला नाही. तर मग आता म्हणले झोपते आता. तुम्ही आणि काल म्हंटलेला नाही दुपारची जरा झोपतोय सकाळच लवकर उठतोय. रात्री पण लेट होते. तुम्हाला झोपायला. सगळं आवून करून
हम्म. स्स्स आईला ताट द्यायचंय आहे. आईला पण लेट झालाय ताट द्यायला. तेिला जरा पिट पित्ताचा त्रास व्हायलाय त्यामुळे
होय काय हा हा हा.
मग वेळाने जेवण दिलंय. चालत तिला ताट देऊन येऊन फोन करू काय? नाहीतर करा तुम्ही एक पाच दहा मिनटांनी
ओके ओके चालेल चालेल हा ठीक आहे हा.
हा ताट देऊन येतो फक्त हा ओके.